हॅलो
हॅलो झाले का जेवण
हो चालू आहे जे
झाले चालू
त्यांच तर राहिलं फक्त मज झालं
ह हो का
हम्म
हम्म हो का आमचं तर खूप वेळच झालं हो काय करत आहे
हच्यामध्ये आपण तूती ग याच्यात अ आता आपण गेलो होतो तिकडं उज्जैनला हा बोल हा तेच म्हटलं तुम गुदिया म्हटलं ते उज्जैनला पण गेलतो नाांग
हो होती ना
हो ना तेव्हा मला वाटते सजनला तर एकटाच होता आहे
हो एकटच होता
हम्मम् तेव्हा मला वाटत परत आता एकदा प्लॅन करतील हे जायच नाही का
हो करणार आहे ना तू तू जाशील का मग
मग पाहू इकड कारण ते तिकड जाताना हे लागते ना हे लागतेच नाही गाव मध्य प्रदेश मध्ये आताना ह तुून स दा लागतील
हो का
हॅलो हा मध्य प्रदेश आात नाहीी पट्टी नाही जर थोडासा वे बदला लागते
हा तेच म्हटलं
हा
प सगळेजण
कधी गेलते तुम्ही
आम्ही का आजी वारली म्हणजे आजीच एक महिन्याला सव्वा महिन्याला गेलो होतो
हम् हो का कसं काय पण एव्हढ्या अर्जंटमध्येध्ये वारल्यानंतर सव्वा महिना
सव्वा महिन्यान ह कुठेतरी जायचं म्हटलं फि म्हणजे खूपच अस
हा
इथे बस म्हणजे करमत नव्हतं घरात येनल तर खूप च वाटत होतं हम्म म्हणून म्हटलं जाव पण नंतर पेपर चालू होतात बँकिंगचे नंतर मग जाण नाही होत माझ म्हणून मग नंतर उज्जन डायरेक्ट श्युअरच केलं फक्त
हो का अरे हो मग आणि याला नाही गेला वा तुम्ही उज्जैनला उज्जैनला नाही गेले वाटते ना
गेलो नाही नाही
अरे तुम्ही आता एवढ्या जवळ गेलते ना पण यमपीत गेलते ना
हो मामीन म्हटलं होतं पण नाही म्हणे मा्मी ते नंतर जाणार आहे ना तिकडे जर गेलं
आस असत तर नावानं च ओरडली असती तेव्हाच तर आणि म
बाई बाई मग तुम्ही मला वाटत तुम्ही तुमचेच गेलते वाटते इकडले
त्याच्या ह आ आम्हीच गेलो होतो फक्त त्यांची फॅमिली होती पूर्ण
हो का हम्म हम्
हम्म ह कररलं का म सगळं
ठीकय आवरला सगळं सगळं आता आवरलं वरच चालली आता वर गेली की यांनी मान
पाणी घेऊन जातात वर
हम्म
हम् हम जात ना साक्षी
जाते बाई आपली लाईफ सिंगल मधून डबल मध्ये लय फरक आहे व बाई दुपारी झोपत असतो मी मस्त
मग
द दुपारी
हा दादी मस्त दुपारी चार पाच वाजेपर्यंत झोप झोपायचं
हम्म
जेव्हा हे क्लासेस चालू झाले तेव्हापासून जे तब्येत खराब झाली मग नाही तेव्हा नी असे गाल गिलं फुगले ती जाडी झाली किती जाडी झाली
मायगाल फुगले होतेच ते सुरुवातीला
फलू राहिली जिजू काही म्हणत नाही का तू अशी बाजू राहिली तर माये गल फुगले
हा त्यांना सवय झाली आहे आपली विदर्भाची भाषा आहे समज त्यांना आता विदर्भ ते पण बोलतात कधी कधी क्लासमध्ये नाही का त्यांची युट्यू तू जर व्हिडिओ जर पाहि एखा्यास एखा्या एखाद वाक्य निघते एखा्या बोललेलं हम्
हम्
त्यांची मी ना शिकवतो मायकलच गांडोळ भाषा
हो मॅडमचा मॅडम ता वाटते सरोवर
मणंतर एखाद्याच बोर करा भाषात टोन एखाद्याच आपल्या इकडे येते ना. मस्त आहे पण सध्या. सध्या त्यांचे आता आजपासूनच सुरु झाले क्लास वगैरे.
हम्म.
हम्म.
मीन क्लास चालू झाले असते. खूप बिझी. त बिडूर टिचर लोकांचं कारण आता ऐकतात ना म्हणजे मी बघते. न सर्व खूप शिकवाव लागत.
अरे यांचे पीपी टी बनवाल. पीपीटी बनवा हे करा ते करा. नाही त्यांचं कसं राहत ते फेच्या अगोदर पी पीटी तयार पाहिजे आपल्याला जस पाहिजे तस ह
तेच. ना ड शिकवतात ना.
हम्म हम्म. हो ना त्यांच्याकडे तीन क्लास तीन आहेत ते बोर्ड तीन आहेत. आणि म हो हो. कसली भरी होती शाळा अजून तशी रूम अजून एक झाली. साईडला हा.
हम्म. चांग तर चांगली डेव्हलप खूप थंडी बा चगा
हो. तुलेजे एकदम म्हणजे पहिले ते एक ऐआय. आपण हा हा पुण्याच का.
पुणे.
ती एक शाळा त्यात अ
हां हां.
त्यात तुला व्हिडिओ शेअर करेल तो. म्हणजे सरकारी शाळा आहे ती अशी वाटत नाही त शाळा आहे म्हणून
हा हा हा हा हा हा अरे गव्हर्मेंट. क देत मी सांगत आहे हो का.
हो ना ते
नाही गव्हर्नमेंट इतका.
जपानी मध्ये पण बोलू राहिल त्या पोर तिथला.
बापरे ते शिक्षक पाहिजे ग तसे डेव्हलप करणारे.
लं ना नाहीत मग ते म्हण ते त. तिथले लोकं म्हण ते प्रायव्हेट शाळेतून काढून पोर. हो तर इतकी वेटिंग लिस्ट आहे. म्हण ते इंग्लिश टाई म्हण शाळेच्या.
बापरे म्हणजे किती डेव्हलप केलं.
त्या म्हण
हम्म
काचेचे काचेचे हे केले क्लास रूम.
बापरे होका. चांगल आहे पण. थोडक्यात आता टीचिंग मधे कशा होत.
ह्
न जरा कपडी काढत मीघ मीघ नाही का म्हटलं हे टीचिंग मध्ये म्हटलं जरा हेच करावला लागत जरा एफर्टस तर द
हो खूप आहेत
हम्म
ते का मग कोणती?
ह्
विशेष
ते का जवळपास अ एकशे सहा एकशे सोळा सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये वीस शिक्षक होतातते बाकीचे सगळे वाटून दिलेले बाकीच्या शिक्षकांना
हां हां हां अच्छा
हम बरेच सब्जेक्ट आहेत हम् म्हणजेा हे पण आहेत त्यांच्या हाताखाली. त्यामुळं काही एवढं हे नाही
हा
हम्
तुझी काय
म त्यांचे आता त्यांच एक कॉलेज पण आहे. त्याच्यामध्ये ऍडमिशन करणं ज फॉर्म भरणं म्हणा किंवा मग पीपीटी मध्ये तयार करणं.
हम्म हम्
थो फार होते समजा ह्या गोष्टी तुम्हाला ज जमता समजा ऑनलाईनच्या हम्म हम् त्यांच्याच जवळ हाताखाली आहेत ना ग बरेच लोक वे त्यातले एखादं घेतलं कि होऊन ग ते काम
हो
हगग
बर आहे म
तेजश बघता बघता नवीन सबजेक्ट ना ते् काही नाही केलं तरी चालते कारण बाहेर किती ट्रेस कंपनीत किती टड्रेस देतात
ह ना तेच ना मग तुला यायचं जायचं ते द्या
सकाळी पुरत नाही ते.
किती जाणं येणं काही पुरत नाही ते पण बाहेरगावी राहा. वर्क फ्रॉम होम काही चालते जस आता मधुरा पाहू राहिले.
हो.
हम्म! वर्क फ्रॉम होम.
मध्ये त्याच्या जास्त फायदा होते. हम्म!
हम्! नाही वा हम्म!
बाकी कस आहे मग तुझ्या शेड्यूल सगळा शाळेचा?
कश्याचा?
हो
हां हा दिवसभर चालू राहायच आपलं सकाळी स्वयंपाक वगैरे.
हम् हम्
हम्म
मग सगळ्या स्वयंपाक दोन्ही टाईमचा तू करता?
नाही ते पण करू लागतात ना हेल्प आता त्यांनी भाकरी टाकल्या मी बेसन केलं. सकाळच समजा मॅक्झिमम होईल तेवढं मी करायला बघते कारण सकाळी ते शाळेतून येतात तर थकून येतात.
हा, हां.
शाळेतून आले की जरा थकून असतात ते म्हणून मीच करते. सध्या सकाळी कामच जास्त आहे आपल्याला उठलं अन आंगोळं केल की लागलाच स्वयंपाक दोन घंटे आहेत जिकडे तिकडे
किती वाजेपर्यंत होते मग किती वाजता जेवता तुम्ही?
व्हय ते कसं होते माहितेय का त्यांचा क्लास सुटतो एकला. एकला सुटल्यानंतर मग एक घरी अस आले. दोन पर्यंत होऊन जाते दोन अडीच वाजता भांड्यावली येऊन जाते. हॅलो तीन वाजेपर्यंत वर तस दोनलाच होतो पण आता त्यांचे दोन दिवस झाले. सुरू झाले त्यामुळे जर लेट होतय.
हां. मग अ दुपारी त्यांच्या सोबत जेवता?